अस तेआता थाम थाम चालू असून दे. हॅलो.
हॅलो.
हा काय करायलाईस?
अभ्यास.
कोणता अभ्यास?
भूगोलचा
कितवीत आहेस तू आता?
दहावीला.
दहावी ला कुठले कुठले विषय आहेत तुला दहावीत.
काय?
कोणते कोणते विषय आहेत दहावीत? एक एक करून सांग एक नंबर कुठला आहे?
एक नंबर मराठी दोन नंबर व गणित तीन नंबर सायन्स चार नंबर इतिहास, भूगोल इंग्लिश.
हा.
संस्कृत
संस्कृत आणि आता कुठला अभ्यास करायलायस?
भूगोलाचा
काय दिलाय अभ्यास?
साध्याय ल्यालोय.
कुठला धडा चालू आहे आता? कोणता धडा चालू आहे आता?
तिसरा धडा.
त्या धड्याचं नाव गाव आहे काय?
नाव
प्राकृतिक रचना.
प्राकृतिक रचना पहिल्यापासून जरा धडयाची नावं सांग बघू मला
आ तुमचा आवाज ऐकू ना झालाय
हॅलो
हॅलो
पहिल्या पाासून धड्याची नावं सांग बघू मला
थांब जरा
अनुक्रमानिका उघडा पेज नंबर सांगा आणि पहिला धडा पहिला असं म्हणून धडा दुसरा असं असं सांगा
डा पहिला चषेत्रबेट दुस रस् स्थानविस्तार तिस तिसरा प्राकृतिक तिसरा प्राकृतिक रचना व जेल प्रणाली
चौथा मी म्हणतो मग पाचवा म्हण. चौथा कुठंलाय.
हवामान.
पाचवा.
नैसर्गिक वनस्पती.
सहावा.
लोकसंख्या.
सातवा.
मानवी वस्ती.
आठवा.
अर्थव्यवस्था.
नववा
व वाहतूकनी संदेश
दहावा.
सपलं की नवूच हाईत.
नऊच हाईत होय नागरिकशास्त्र नाही.
नाही ते इतिहासमध्ये
इतिहासमध्ये होय मग तू आता कोणत्या शाळेत आहेस?
डीकेडी.
पूर्ण डिकेटीचा फुलफॉर्म काय आहे.
माहितनाही.
दत्ताजीराव कदम-
दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन
इचलकरंजी काय
हम
इजतकरजी इचल का रणजी मध्ये येते ना हे आा
का
इचलकरंजी मध्ये येते ना हे
वे
आणि इचलकरंजीचा जिल्हा कोणता आहे
इतर ग्रांधीचा जिल्हा कसा असेल
इचलकरंजी कोणत्या जिल्ह्यात येत्या
ह कोल्हापूर
आणि त्याचा तालुका
आप कर लवगे
आणि कोणत्या देशात राहता तुम्ही
आवाज बारीक आलाय
अह दादा तुम्ही कोणत्या देशात राहताय
भारत
भारतमध्ये आणि तुमच्या शाळेतल्या सरांची नावे सांगा तुमच्या
सगळी नवीन आलेत
मराठीला कुठल्या मॅडम आहेत तुम्हाला शिकवायला आता
मराठीला गऊबडी सर
सर आहेत होय रणताला कु कोणते मॅडम किंवा सर आहे
देव मौर्य सर डी एस पाटील सर
ब दोन दोघ जण आहेत काय
हम्म, गणित एक गणित दोन.
आणि ते अ.. अ.. हे नाहीत अ युपी पाटील सर वगैरे,
रिटार्यड.
चपली गेली की ती.
गेलीत की,
हम् आणि अ संस्कृतला कुठले आहेत.
अलमानसर
त्यांनी पण रिटायर झालतीत ना,
परत आली का, हम् हम्.. आणि इतिहास भूगोलला.
इतिहासला केळकर सर, भुगोलला चव्हाण मॅडम.
आणि इंग्लिश ला,
इंग्लिशला केतकर मॅडम.
आणि सायन्स ला,
सायन्सला सायन्स एकलासाखरे मॅडम, दोनला मिटारे मॅडम.
विठारे मॅडम आहे. अरे बाप! रे मग काय करतात. मिटारे मॅडम आवडतात काय तुला? कडक आहेत. कडक हायत काय मिटणार रे मॅडम.
नाही.
नाही आहेत आमच्या वेळेला जर कडक होत त्या. आता शांत झालेत. काय...
काय...
आता शांत झालेत, काय मॅडम.
माहीत नाही,
अ शळेत काय मग काय, बसायला झोपायला जातोस काय?
होय ठेव फोन मग..
थांब.. चार मिनट उरलेत फक्त
व्यवस्थित बोलायचं,
हा हा ऐकू जातोय आवाज सगळ्या आणि तुला कोणतं अं भारतामधलं कोणतं, अ ठिकाण बघायला आवडेल.
इचलकरंनजी
इचलकरणंजितच राहतोस ना, मग ते बघितलंयच की आता काय तिथंच असतोस की, आणि दुसरं फिरायला असं कुठ आवडते आवड बघायला आ
अब्दुललाट
अब्दुलला
ह्
काय वाटत ते अरे इंद्रिया बाहेरचं राज्य राज्य
माहित नाही इथ इचलकनरंजी
अरे तुला बाहेरचं राज्य कोणतं पुढं फिरायला आवडेल आपल्या भारतातलं ते सांग मला
सगळीकडे जाणार आहे
एक कुठलं तर सांग असं पाच नाव सांग मला राज्याची सांग भारतातल्या पाच राज्याची नावे सांगा
गुजरात गुजरात
हा
नंतर
क्रिकेटची नाव क्रिकेटची टीमची नावं सांग की त्यातच आहेत
गुजरात दिल्ली मुंबई
मुंब अर राज्य राज राज्य राज्य
गुजरात दिल्ली मध्य प्रदेश उत्तर उत्तर प्रदेश
दिल्ली कसं काय आलं मग यात
दिल्ली आहे की राज्यास आहे की
राज्य दिल्ली आहेे काय डोक्यावर पडलाय दादा तुम्ही.
नसेल.
दिल्ली उत्तर प्रदेशमध्ये येते ना? कुठलं कुठलं सांगितलं तुम्ही? गुजरात, मध्य प्रदेश आणि काय?
उत्तर प्रदेश.
उत्तर प्रदेश, राजस्थान सांगू शकताय तुम्ही आणि पश्चिम काय ते अं राज्य म्हटल्यावर आणि कुठलं ते छत्तीसगड सांगू शकताय.
छत् त्तीसगड
मधलं कोणतं ठिकाण बघितलंय काय?
नाही.
नाही बघितलं माझ्या मते तुम्ही गिरनारला जाऊन आलेला आहात.
नाही जुनागड मध्येे.
ते गुजरात राज्यातील जुनागड गावात गिरणार हे गिरणार आहे. गिरनार पर्वत आहे मग ते कोणाचं आहे गिरनार पर्वत? तिथं काय हाय म्हणजे तुम्ही माहिती सांगू शकताय काय काय?
नाही.
तुम्ही थोडक्यात माहित सांगा कि तिथं किती पायऱ्या आहेत?
दहा हजार.
हा हा आणि दहा हजार पायऱ्यापैकी मग तुम्ही आपण चढूनच जाऊ शक तोय काय रोपवेनं पण जाऊ शकतोय? रोपवे किती पायऱ्यापर्यंत आहे मग तिथं?
पाच हजार.
बर जुनागडच्या आजूबाजूला कोणकोणती अशी धार्मिक अ स्थळे आहेत सांगू शकताय तुम्ही? तुम्ही ट्री अ तुम्ही जाऊन आलेला आहात? न सहलीला तिथे.
सोमनाथ.
बरं आणि कोणतं कोणतं आहे?
आणि द्वारका.
हा. द्वारका आणि माझ्या मते कुठलं तर महादेवाचं लिंग पण आहे ना तिथं?
कोण?
महादेवाचे लिंग पण आहे ना तिथं?
हम्म.
तुम्ही सोमनाथ आणि अजून एक कोणतं तर गाव आहे ना?
हम्म.
ते आठवत नाही का तुम्हाला?
हम्म.
आणि मग तुम्ही कशाने प्रवास केलेला हे ट्रिपला जाताना हे सहलीला?
रे रेल्वेने
रेल्वेने आणि त्याला किती दिवस लागलेले गुजरातला पोहोचायला इचलकरंजीवरून?
तीन.
तीन दिवस बरं बरं मग तुम्ही किती रल्वे चेंज केला?
दोन. एकच केलं एकच
मिरज ते गुजरातला काय? अहमदाबाद. अहमदाबाद ते जुनागढ. दोन रेल्वे बरं. बर झालं दहा. ठेवतो आणि एक अजून एक थोड्या वेळाने लावतो.
नसतो.
ठेवते.